हॅलो! आवाज येतो का माझा?
हो हो येते माझा येतय का?
हा हा येतो. काय करताय?
काय नाहीबघ. तें निवांत. बोल कीं काय म्हणतेस?
स सुट्टीत पुढे गेलेलं का न्हाई फिरायला?
सुट्टी तू या्या नाही मागच्यावेळी गेले होते.
हा हा. मग मी पण गेलेले माथेरानला..
भुवीन.
हम् मग तो मला मी सांगते म्हणजे तिथं माझा कसा प्रवास होता काय होता ते.
हा हा सांग की म्हणजे छान आहे का मला म्हणजे मी ऐकून मा माथेरान ह मी ऐकून माहिती आहे. थंड हवेचं ठिकाण आहे नाही का!
हो हो म्हणजे आपल्या महाराष्ट्राती रायगड जिल्हा आहे का नाही आपला हा. तिथं हाय म्हणजेय मातेरान. म्हणजे एकदम थंडाहं वच ठिकाण म्हणून ओळखलं जातं. जर तुम्ही म्हणजे मुंबई पुण्याला जर राहत असाल तर त तर तुमच्या अगदी जवळ येत पर्यटन.
हो हो आम्ही..
हा होय.
आणि माझ येणार सारखं म्हणजे पुण्याला वगैरे
हा हां.
म्हणजे मला रील. पण बघ देत आणि ऐकून पण माहिती ग म्हणजे माथेरानच्या. म्हणून बघ सारखं आणि थंडा हवेचा निसर्गरम्य पण
होय होय आणि आपल्या त्या समुद्रापासून.
कसं जायचं म्हणजे तू कसं गेले होतेस.
ह आम्ही कसं म्हणजे आमचं मोठं कुटुंब आहे एकत्र कुटुंब. मग माझ्या घरचे सगळे माझ्या बहिणीच्या घरचे म्हणजे अस सगळेजण मिळून आम्ही जाऊ. होणालो.
अच्छा म्हणजे तुम्ही घरच्या म्हणजे गाडीनच गेला होता.
आहो नाही घ घरची गाडीच होती आम्हाला आणि मग.
आणि मग ते आम्ही सगळेजण एकत्रच गेल तर त्यामुळे घरातच आमची गाडी आहे ना मग त्यामुळे आम्हाला मला सोप पडत पडते जायला.
हा घरातली गाडी असल्यावर म्हणजे काय वाटत नाही,
होय मोठी आमची गाडी त्यामुळे आम्ही सगळेजण. होय सगळेजण मिळून आम्ही गेलेलो. मग जो मुंबईचा समुद्र आहे ना आपला त्याच्यात तर एकदम आठशे आठशे मीटर वरच्या ह्याच्यावरच आहे ते. जवळच आहे.
हा.
हम् मग असं पूर्ण म्हणजे हिरवं गार निसर्ग आहे ना तिकडं झाड झुडपय. आह.
पुण्याच्या पुढ आहेत का.
हा पुण्या हा पुण्याच्या थोडस पुढं एक आठशे किलोमीटर वर आहे हम्म हम्म मग तिथ कस. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे झाडे जवळपास हिरव हिरव म्हणजे हिरवगार वातावरण आहे ना तिकडे. पूर्ण ते अस म्हणजे जंगल टाईपच आहे. होय मग तिथं खरं कस. महाथेरानच्या जवळ पोहच म्हणजे म्हातेरान जस स्टार्ट होत ना तिथं असं म्हणजे वाहणं जात नाहीत.
हा हा.
जात नाहीत मग त आपल्याला कस. वाहनं नसल्यामुळे तिथं हवा प्रदूषण. हा अलीकड हा पार्क करून मग पुढे चालत जायचं मग कोण कोण म्हणजे ते घोड्यावर जातात ते कोणी डोलीच म्हणजे माणसांची जलसवारीत, त्या पाटेवरून वगैरे नेतात त्यांनी त्यांचा सहारा घेतात मग तिथ कसं गाड्या वगैरे जात नाही त्यामुळे प्रदूषण कमी आहे प्रदूषण मुक्त म्हणायला गेले तर चालेल. ते पर्यटन स्थळ म्हणजे हा म तिथं फिरताना पा
का प्रदूषण होते म्हणताना.
म तिथं कसं प जे कोण पर्यटक येतात.
म्हणजे सवारी तेे घोड आहेत
हो हो हो ते तर घोडेच म्हणजे हा घोड्यावरच जतात कोणी. पाय पाय जातात कोणी ते हात गाडी असते हात गाडी आहे ना तिथं म्हणजे मग ज तिथं जे म्हणजे हात गाडीला सुद्धा कसं तेनी म्हणजे एक प्रकारचं शुल्क आकारतात मग ते हात गाडीने आपल्याला वरती डोंगरावररती पोचवतात. माथेरान पूर्ण फिरवून आणतात.
हा.
हम्म तिथली लोक, म्हणजे तिथं गेला की म्हणजे निसर्गाचा आनंद म्हणजे खूप काय वेगळा अस मिळतो तिथे फिरायला गेल्यावर.
होय भरपूर पॉइंट असतील.
हो तिथं बघायला गेलं तर तुम्ही अ पॅरोनामा पॉइंट म्हणून एक आय इको पॉइंटे. सनसेेट पइंटे. आणि एक लुईसा पॉइंट म्हणूणे ते तर जास्त प्रसिद्ध आहे तिथलं लुईस पॉईंट म्हणुणे ते बघण्यासारखये.
हम्म हम्म.
कसं फक्त तिथं माथेरानमध्ये गेलंत की फक्त डोंगर आणि दर्या एवढंच दिसते आणि सूर्योदय सूर्यास्ताचा आनंद घ्यायला आपल्याला मिळतोय. हा. मग त म्हणजे पावसा आता जरी म्हणजे आता जर जायचं झालं म्हणजे आता जर ठरलं अस तर ते तुम्ही जाऊ शकताय, आणि खूप म्हणजे आत्ता तरी ते दृश्य बघण्यासारखं असते कारण तिथं धबधबे असतात. आणि त्या धबधब्यांपासून आता तो धबधबा खूप म्हणजे उंचीवरून खाली कोसळत असून धबधबा.
हा ते बघणं म्हणजे हेच आहे एकदम म्हणजे आपल्याला पाणी असं दिसत नाही अस फेस झालं सारखं त पांढरं
होय आणि त्यामुळे ते त्याचं म्हणजे धुक धुक निर्माण होतं ना. सगळं सकाळच्या म्हणजे पहाटेच्या वेळेला एक बारा जरी दुपारचे एक बारा जरी बारा एक जरी वाजले तरी तिथे असं धु क अस कमी नसते अस पूर्ण धुक्याण सगळं असतं. हिरोवगार परिसर असतो खूप अस म्हणजे आकर्षक वाटते ते. माथेरान बघायला गेलं तर. आणि तिथले एक हा मग तिथे एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे तिथलं काय एक छोटी रेल्वे पण आहे तिथ. माथेरानमध्ये मग ती कशी हा हा मग ती कसं नेरळ ते माथेरानमध्ये असा प्रवास करते ती रेल्वे फक्त. तेवडंच ठीकान नेरळ ते माथेरान. ती छोटी रेल्वे म छोटी रेल्वे तस माथेरानचं एक वैशिष्ट्य म्हणून मानले जात छोटी रेल्वे आहे ती. मग त्यातून कसं लोक आपल्याला प्रवास पण कराय म्हणजे करता येतो. जर आपल्याला जायचं झालं. पूर्ण माथेरान ते निरळ फिरायचं झालं तर आपण त्या रेल्वेने प्रवास करू शकतो. म हा ज्या लोकांना कस असं म्हणजे हो हो आतल्या म्हणजे त्या डोंगर म्हणजे जे डोंगर दऱ्यायेत ना त्या डोंगर दरातूनच ती रेल्वे जाते. हम्म त्यामुळे कसं जे आता म्हणजे जास्त लोकांना कसं एक एक लोकांना कस एक ट राहायला आवडत. फक्त निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडत. त्यांच्यासाठी तर हा खास म्हणजे अ देवा म्हणजे निसर्गाने दिलेले देणगीच म्हणायला लागल आपल्याला. तिथं माथेरान म्हणजे,
हो ते तर आहे.
होय मग असं कसं आपण म्हणजे असा प्रवास आप ण केला पाहिजे आम आता आपण इकड म्हणजे आम्ही कसं कोल्हापूर साईडला असतो त्यामुळ आपलं कसं, एखाद्या टायमिंगला मिस्टरांना सुट्टी असली किंवा मुलांना सुट्टी असली की आपण कुठे पर्यंत जातो. एक तर रंकाळा नाहीतरी न्यू पॅलेसला जायच. नाहीतरी कुठतरी, जवळच्या जवळ जाऊन यायच कणेरीमठ वगैरे अस म्हणजे मोठ कुठं घडत नाही ना. मग असे सगळे जर एकत्र आले तर मग, मग अचानक आमचा हा प्लॅन ठरला मग आम्ही गेलो सगळेजण माथेरानला. म्हणजे कसं असतं की, आता आपलं म्हणजे हा दिवस आपल्या सगळ सतत असं म्हणजे ताण तणावात, जातात. मग हो थकवात जाणवत असतो. आपल्याला मग त्यात थोडासा वेळ आपल्याला विश्रांती, म्हणून मुलांची शाळेची काही गडबड असते. किंवा आपल्याला आपल्या कामातून थोडासा म्हणजे विश्रांती मिळावी म्हणून.
इथं कधी अधून मधून जाण असंत.
हो मिळावा म्हणून मग असं काहीतरी हो, ट्रिप आपण काढतो म्हणजे काढायलाच पाहिजे. हो हम्म म त्यांच्यासोबत गेलं कसं आपलं जरा मन प्रसन्न राहतं. आपल्या एकमेकांच्या म्हणजे आप आपुलकीे वाढते. हो मग, आतापर्यंत कसं आपण बहिणी वगैरे किंवा आपले जे नातेवाईक आहे त्यांना आपणं असं कॉल वरूनच न की बोलत असतो सहज काहीतरी कार्यक्रम किंवा काहीतरी सहनवार असल्याशिवाय पण भेटत नाही. मग हेच जर हा मग हा आज म्हणजे,
आणि अस जर अट करायला जरी गेलो, तर आपल्या सगळे एकत्र खाणं पिणं म्हणा, जरा जास्त वेळ किंवा एक दिवस पूर्ण म्हणला तरी आपल्याबरो बर त्यांना घालवायला मिळतो.
हो होय घालवायला मिळत. आणि कस मन प्रसन्न राहत आणि तेवढंच कायतर आठवणी आपल्या म्हणजे साठतात ना आयुष्यात. हो होय आणि अनुभव मिळतो आपल्याला निसर्गाचा एक अनुभव घेतो.
हो आणि आपल्याला म्हणजे तोचा अनुभव व्यक्त पण करायला म्हणजे सांगायला पण किती छान वाटत. त्यांना दुसऱ्यांना मुला काहीतरी सांगायला पण तो एक प्रकारे अनुभव मिळतो आपल्याला.
होय हो. होय मग कस मग तिथ जिथ आपण म्हणजे खूप लोक वेगवेग ळ्या ठिकाणी जातात कोणी कु कुलूमनालीला जातात कोणी काश्मीरला जातात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात किंवा कोणी महाबळेश्वरला जात.
कुल्लू मनाली पण छान आहे ते पण थंड हवेच ठिका ण आहे. काश्मीर म्हणा थंडा हवेचं हो
त्यातलंच एक आम्ही म्हणजे निवडलं कि ते माथेरान निवडलं मग हो हो बरोबर मग तेच की तुम्ही जर गेला नसाल माथेरानला तर जाऊन अत्यंत म्हणजे सुंदर आणि असं
हो हो आता तू त्यामुळं तर असं म्हणजे मला वाटते की, इतकं सगळं वर्णन केलंस की म्हणजे प्रदूषण रहित सह्याद्रीच पर्वतरांगा आहेत. आणि धबधबे
हो हो
आणि धुक वगैरे मग ते सगळं दृश्य करायला मला खूप छान आहे ते म्हणजे पायजे मला असा ठि काण पण आता तू सांगितलंस त्यामुळ नक्की मी विचार करेन आणि नक्की ला म्हणजे भेट आणि नंतर सांगेन पण तुला मला कसं वाटलं ते
ठीक आहे ठीक आहे हा हा ठेव काय मग परत करेन तुम्हाला
हा